हा बोल ना बोल ना आवाज येतोय का काय नाही ग भाजी निवडत होते बोल ना तुझ काय चालू आहे जेवण वगैरे झालं तुझं
माझं पण झालं आत्ताच
हा काय नाही का उद्या ऑफिसच्या डब्याची तयारी नवऱ्याच्या
हा तुमचं बरं आहे
हम्म हम्
हा बरं काय रोज काड झाला बनवायचं हो ते पण आहेच तेच प्रश्न पडत नाही
सारखा चालूच असतो तो प्रश्न आणि तो बायकांना कधी सुटलाय का
हो
कंटिन्यू तर चालूच असत आपल्याला संध्याकाळी काय बनवू सकाळी काय बनू आता मी मिसळपाव बनवलेला
मिसल फ मस्त मग तुम्हाला जास्त हॉटेल म्हणला आवडत की घरातलंच
नाही मी घरातच बनवते जास्त करून बाहेर आम्ही जेवायला जास्त करून जातच नाही जे काय ते घरातच बनवते
हां हां मला हॉटेलमधलं आवडतं सर्व
हो
घरातलं कसं रोज रोज खातो ना
ते आहे र रोज महिन्यातून एखाद दुसऱ्या वेला चेंज म्हणून ठीक.
ह. नाही आम्ही हा हा नाही मी संडेला रोज बाहेरचं लागतं हो.
बेज नसेलच ना.
नाही नॉन वहेज. चार दिवस फक्त उपवास असतो बाकी सगळे दिव नाही. चार नाही तीन दिवस बाकी सर्व नॉनव्हेज नॉनव्हेज खाऊनच.
आमच्या इकडे तर सगळं वेजेस आहे कारण आम्ही नॉनव्हेज खातच नाही. त्यामुळ वेहेजमध्येध्येच आहे जे काय आहे ते मग असा पदार्थ बनवायचा.
ह.
हा तो घातो पण त्याच पण असं आहे की कधीतरीच खाईल मग आठवड्या एखा्या वेळे कधी सं मड असेल तर मग संडेसद्ध म मग दोघं मिळून वेज मध्ये काहीतरी असतं पावभाजी वगैरे किंवा असं इडली नाश्त्यामध्ये डोसा. अशा गोष्टी बनवतात.
हा मग जास्त गोड खातं की तिकट.
दोन्ही दोन्ही लागत कारण जेवणामध्ये रोजच्याच जेवणामध्ये अ एक गोड पदार्थ असतो जसो जे क खीर असेल. शिरा असेल श्रीखंड वगैरे असेल कंपल्सरी असतच म्हणजे एक गोड पदारथो
हा आमच्या इकडे जास्त तिकटच.
ह मालवणी मसाला वगैरे वापरत असाल ना तुम्ही?
अरे हा हा. नाही मालवण ह मालवणी आणलाय दिवशी मम्मीने तो मच्छीला वापरतो आणि बाकी आम मसाला घरगुती घरगुती मसाला करतो ना मी
काळं तिखट काळळं तिखट म्हणजे अ कांदा मसाला कांदा चटणी मसाला लाल मिरचीची पावडर
हा लाल मिरची पावडर हा. आणि गरम मसाला वगैरे आमच्या घरचच असते सर्व हा हलत पण घरीच करतो.
मशनरी आहेत का?
नाही द म्हणजेच अ दुकानातून साहित्य घेतो सर्व हा दळून आणतो हा. तिकडूनच मग दायला देतो आणि मानतो घरी आम्ही विकत नाही घ त असं म्हणजे मालवणी टेस्ट केलेला मस्त हां हां घरातल्या घरात
म्हणजे जेवढं तिखट हवं आहे जेवढं. अ कमी तिखट जास्त तिखट जसं आपल्याला हवं तशा पद्धतीने आपण घरी बनवू शकतो. ते पण चांगलंच आहे. हा ते पण चांगलंच आहे कारण बाहेर आता काय भसात
भाकरीचा पीठ पण आहे रेशनचे तांदूळ असतात ना. त्यांनीच सर्व करतो तुमच्या इथे कसे नाही तुमच्या? तर काय करतात. भाकरी करतात ज्वारीची हा हा हा हातावरची की लाटून
नाही नाही हातावरर ज्वारीची भाकरी आमच्याकडे थापून करतात अशी पण मला वाटतें. अ ह्याची पण थापताच ना पण उकड काढता ना तुम्ही
हो उ हो उकड काढतो हा
आम्ही नाही आम्ही नॉर्मल पीटर्स म्हणून डायरेक्ट कली भाकरी बन कराची आणि तेच पण बाजरीची पण असते क जण नाचणीची पण करतात मला वाटतं कोकणामध्ये पण नाचणीच्या भाकरी आणि नाचणीचे पापड वगैरे आता गोष्टी आहेत ना
हो हो हा आम्ही पापड वगैरे घरीच करतो सर्व पापड फेण्या वगैरे
आम्ही सुद्धा घरी बनवतो अ तांदळाचे पापड म्हणा किंवा ज्वारीचे पण पापड आहेत मकापापड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ते दळून वगैरे आणून ते घरी बनवत हा घरी बनवत होते सगळ्या गोष्टी शेवया वर वगैरे पण घरातल्या असतात आणि कसं आपल्याला पावसाळ्यात ह्या गोष्टी लागतात म्हणून उन्हाळ्यामध्ये सगळं बनवून ठेवलेलं असत
उन्हाळ्यामध्ये आपण बनवून ठेवलेलं असत ना कारण पावसाळ्यामध्ये सगळ्या गोष्टी लागतात
हो आता उन्हाळा आणि पावसा हा हो आता उन्हाला आणि पावसाला एकच झालंय
हा आता पाऊस गेला अचानकच गेल्या वर्षी किती पाऊस होता
हो खूप होता कधीपासून एप्रिलपासून लागलेल ना
मे पासून मेच्या एंडिंगला चालू झालेल्या
अगलेला ना
तेच मे पासूनच चालू मे च्या एंडला जो चालू झालेला तो डायरेक्ट काहीतरी दिवाळी पण पूर्ण पावसातच गे नाही
हो हो हो हा मग बाकी आज काय केलेलं जेवायला
बघूया काय आज मी सपााव केला होता तुझ्याकडेच काय केलं होतं
माझे तर ही शिमला मिरचीची भाजी शिमला मिरची हा वेज आज स हे मंडे होता ना आज उपवास
अजोपा कार्लल वगैरे जात असाल ना तुम्ही
हो हो जातो एकविरेला जातो महिन्यातून फेरी होत हो ते महिन्यातून एकदा तरी फेरी होते कधी मैत्रिणी सोबत हा हा हां हां कधी मैत्रींसोबत होते फ फेरी कधी घरातलींसोबत
हा माे सोबत त्यांची काहीतरी एक वग आईची पालखी वगैरे पण जातोय ना
ह
म्हणजे लोकं चाललेले असतात चालत घेऊन वगैरे आम्ही पण गे जात असताना ते हा ते नाचत वगैरे असतात गाणी वगैरे चालू असतात आणि चालत जातात तेवढ्या लांब
हा हो तेच
बाकी काय म्हणतेस मच्छी वगैरे कशी बनवता तुम्ही
असंच हो हो हो सोपे आहे एकदम असंच म्हणजे तेल वगैरे टाकायचं
मॅरिनेट करून ठेवता तेव्हा काय हां मग तेच
कराय हा ते काय नाही फक्त मसाल्या लावायचे आपल्या घरगु ते घरगुरती असतात ते तिखट तिखट मसा हे लाल मिरची मसाला गरम मसाला आणि म्हणजे गरम मसाला म्हणजे चिकन मसाला असतो तोच हो नाही नाही घरीच होत आम्ही हा बाहेर. हो हो हा हा आम्ही घरातच करतो हा. हा तोच असत तो
हा हा म्हणजे त्याच्यामध्येच असेल हा फक्त मच्छी म मच्छी फ्राय मसाला वगैरे आहे ते आणि मला वाटतं तर आंदळाचं पीठ आणि अ रवा ना ते घेता ना तुम्ही वरती क कोटिंगसाठी
हां हां तांदळाचे पिठा आणि रवा म्हणजे कोणकोण असा मसाल्यातच तरतो फ्राय करतो आणि कोणकोण ह्याच्यात रवा आणि तांदळाचं पीठ हो कोण? कोण म्हणजे असं प्रॉन्स वगैरे असतात ना कोलंबी वगैरे कोलंबी मांदेली वगैरे ते कॉर्नफ्लॉअरमध्ये पण तलतात. असं क हे क्रिस्पी होण्यासाठी
हा पण रव्यामुळे पण क्रिस्पी हो. ना आणि कांदळा्याच्या पिठामुळे
हो रन असं आवडतं ना कोणाला कॉर्नफ्लॉर मध्ये वगैरे मक्याचा पिठतो.
हा ते हो ते पण आहे कारण थोडशी क्रिस्पीनेस त अस वा स फार ताना पण ते वापरतात ना कॉन फ्लॉवर
चिकनचे सर्व मला येतात साय हे आपले रेसिपी बनवता.
ह.
प्रायपासून सर्व हा आता मागे केलेलं ना मी ते पुदिनमध्ये चिकन केलेलं फ्राय. तर मम्मीला आवडला मम्मी सु मस्तच मम्मीला आवडलात. तर मम्मी सारखी म्हणजे पप अ असंच म्हणजे पुदीना घेतलेला जाम घेत म्हणजे खूप घेतलेला पुदिना आणि त्याच्यात कोथिंबीर टाकलेली. अ का लसूण हां आलं लसूण आणि मिरची. एक मिरची घेतलेली आणि मिक्सरला लाव हां मिक्सरला लावला. आणि ते चिकन धुतला पहिले नंतर हां. नाही नाही पहिले चिकन धुतला नंतर
चिकन हा हळद लावली असेन. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.